हॅलो.
हां,, लागला ना मॅडमऽऽ हा, कालपण बा लावत होती म ती,, इकडनं लागला म,, मी नाही लावला तेव्हा.
हो ना,, असं कसं काय.
तेच नाही कळतं, नंतर ती लावली,, मग लागून गेला.
हो का,, हम्,, नेक्स्ट टाइम लागेल,, म्हजे.
हो,, हा,, असं,, हम्. काय चालेयय मग,,, काल कुठे गेली हुथी.
काऽऽऽल
हाऽऽ
तू, तू पाय, तू पाइलं होतं का मला.
नाई,, म्हणजे गीता ताईला कॉल केला होता नाऽऽ
हो हो
तेव्हाऽऽ हम्म,, तिथे गेले आलेले असं सांगत होती.
ह, हा, अच्छा नाही काल गेलो होतो ना आम्ही कोडपांढरीला ते औषऽऽ शध पोहोचवायचे होते..
हाऽऽ
हा उद्या आरोग्य शिबिर आहे कोडपांढरी मध्ये. म्हणून,, हम्म,, म्हणून. गेलो होतो माले मा सर सोबत.
हा तेच सांगत होते की त्या आता ताई सर आणि म्याडम आलेले इथे माझ्याकडे..
हम्म.. हा, हा, ते जेवण वगैरे करून आलो आम्हीऽऽ आही तिकडे ऽऽमालाम सरांना भूक लागली होती ऽऽ मग गीताला सांगितलं,, गीता काहीतरी आहे का जेवायलाऽऽ आम्हाला जेवण दे,, मग तिने, तिने बनवलं. आणि मग जेवण वगैरे केलं मग आलो आम्ही तिकडनं.
हा हा
हमम.
अ मी असलो द असलोदला. मॅडम, आमची मीटिंग आहे ना?
अच्छा, कसली मीटींग?
बचतगटची.
अच्छा बचत गटचे बचत गटमध्येध्ये काम करतात का तुम्ही
हो
अच्छा काय कसली मिीटिंग आहे मग आज मग काय मीटिंगमध्ये
आज म्हणजे आमच्या गावातले पदाधिकारी आहे ना त्यांना घेऊन आलेले गावातले दोन तीन महिला ठेवतात ना गटांना सांभळाायला त्यांची मिीटिंग आहे मग त्यांना घेऊन आम्हाला आणवाला
अच्छा असं पण असतं का
हो ते एकट्या नाही येत
नाही म्हणजे कस कस बचत गटाच कसं काम असतं बरं आता तू तुमच्या अ गावाची गोटाडीपाडाची तू सी आर पी आहे ठीक आहे
हो हो
मग मग मग तुम्ही काम कसं करतात काय काय करतात आणि हे जे लोक जे प पद्धती आहे ते ते कसे असतात ते सांग ना मला थोडंस
हो म्हणजे बचत गट हे अ महिला जे गरीब आहे ना त्यांना एक गट तयार करावा लागतो दहा महिलांचे. अ महिन्या होन पन्नास रुपये किंवा द शंभर रुपये बचत ठेवावं लागत, त्यांना मग तीन महिने झाले की तीस हजार रुपये आधे भेटतात.
अरेफे तीस हजार भेट
हो तिकडंनच ह उमेद कडून हा उमेद कडून भेटतात. मग ते पण काढून आणयचे मग ते आपण जे म्हणजे बचत तर कमी राहते. मग तीस हजार पंधरा पंधराशे येतात मग त्यांच्या आपण घरात खर्च किंवा शेतामध्ये लावून द्यायचे ते पैसे काढून. नंतर ते, हा हम्म तर ते एकत्र आले का ते पैसे रिटर्न परत करून द्यायचे मग.
असं म्हणजे अ उमेद पैसे देतो. ते गटाने वापरायचे आणि परत जे आपण ते परत जे अमाऊंट म्हणजे जे पैसे ठरव ठरवलेले असतात त्याप्रमाणे परत ते भरायचे.
भरायचे ते म्हणजे जेव हा आपण बट गट बंद करणार ना तेव्हा जाणार ते तीस हजार. ते आपल्या खात्यात राहणार ते पैशे.
अच्छा म्हणजे ते आपल्याचकडे असणार जे उमेदने पैसे दिलेले ते पण आपण आपल्या आपल्याच अकाउंटमध्ये असत.
हो म्हणजे एक दहा महिलांच्या एक अ अकाउं राहतो ना त्याच्यामध्ये ठेवावा लागतो तो.
अच्छा म्हणजे तो आपण त्यांनी दिलेला पैसा आपणच वापरायचा आणि तोच परत आपण आपल्याच अकाउंटमध्ये भरायचा आणि आपल्याचकडे अस
हो जेव्हा लागलं तेव्हा अजून ह अजून काढायचे मग जेव्हा लागले तेव्हा रिटर्न करू.
अच्छा ते प ते भरून झालं की अजून लाग लागले का मग अजून आपण घ्यायचे.
हो तस अजून सहा महिने महिना झाला का गटाला तेव्हा अजून साठ हजार देतात. ते हा ते रिटर्न करावं लागत.
अच्छा.
कृपया व्याज ना चांगले ना.
हा खूप चा एक रुपया व्याज ने तर खूप छान आहे ना फायदा खूप चांगला आहे.
याच्यापेक्षा बँकेचे लोन अजून चांगल आहे, पण बँकेचे लोन महिन्याला व्याज भरावं लागतं ना. एक तारीख पण नाही चुकली पाहिजे त्यांची बँक
हा म्हणजे आपले लोक कधी कधी चुकून जातात तारखा वगैरे त्या तारखेला जमा नाही करत.
हो. आपडे हम् इथ रोजंदारी कमी राहते ना म्हणून ते पैसेने भरले जातात. ना त्यांचे दडं घेऊन घेतात बँकवाले.
हो का. आणि जे तू आता म्हणालीस मला की जे पद अधिकारी आहे त्यांना मी घेऊन आलेले.
हम्म, म्हणजे आमच्या गावात किती सतरा गट आहे ना. लंगडीचे तेवीस आहे आमचे सतरा आहे ना. ह त्याच्यामधलेच एक गटातले अध्यक्ष सचिव राहते ना.
हम.
सर्व सतरा आणि तेवीस त्यांच्या गटात ले अध्यक्ष सचित त्यांचे एक गट तयार करावा लागतो. मोठा एक गट हा हम्म त्याच्यामध्ये तीन म्हणजे अध्यक्ष सचिव खजिंदा ठेवावं लागत म्ह त्या च्यामधे पुन्हा हो हो दोन गावात लई एक गट मो हा म्हणजे ग्राम संघ सांग
हा ग्राम संघ हा हा ग्राम संंघाचं नाव ऐकलंय मी
हो ग्राम संघ आमच म्हणजे डोंगर आहे ना सातीरा बाबा
हा हा हा
चे नाव ठेलेले म्हणजे सर्वांना माहित पडेल क आपलाला ग्रामसंघ हे आहे. डोंगराला बघून म्हणून सातेरा बाबा ठेवलेले आम्ही.
ह वा खूपच छान मस्त. असं काहीतरी पाहिजे म्हणजे वेगळं मला मला ना खरंच एवढं एवढं माहिती न व्हत बचत गटाचा नेमकं काय असतं की आम्ही कुठे आणि आमची फॅमिली कुठे आम्ही कोणत्याच गटामध्ये नाहीये त्याच्यामुळे
कोणी नाहीये का?
नाही ना
हा तिकडचे तर खूप चालू आहेत ना बचत गट.
हा म्हणजे आहे आमच्या गावांमध्ये पण खूप चालू चालू आहे. पण आमचे आईचं नाव वगैरे फक्त त नावापुरतं गटामध्ये आहे अदर किंवा आम्ही काही असं करतच नाही गटामध्ये त्याच्यामध्ये मला त्याच्यामुळे मला माहितीच नाही की
हम्म ते पण म र रेग्युलर पैसे बराव लागत ते चांगलं आहे ते व्यवहार बघतात ना.
ह ह हा एकटि गोट पाहिजे असेल की म्हणजे जो रेगुलर व्यवहार करत असेल त्यालाच फक्त लाभ वगैरे भेटत असेल जो फक्त नोंदणी केली आणि असं बनवला गट आणि काही व्यवहार नाही केला तर मग ते काहीच फाय उपयोग नाहीये त्याचा. हं बरोबर आहे.
आमचे पण चालू आहे बाकीचे बट बंद आहे गट त्यांना चालू कराला सांगितलंय अजून काय सांगतात ते काय माहित ते नाही सांगता येत ते
हो का?
हम्म बाकीचे पण गट ठेवलेले आहे ना
हो का?
हा. हम्म काय पण करायचं ना नाही
हो मग मग केल्याने होत. केल्यावर सगळंच होतय माणूस कस आधीच घाबरून जात मला होईल का अस विच
आम्ही तर किती दोन हजार सोळा पासून आहे. हा हो सी आरपी आ आय सी आरपी म्हणून काम करते पण तेव्हा एवढं माग काय नाही कडत होते म्हणजे माहीत पण नाही देत होते ना सर. आता ऑनलाईन जेव्हा ऑनलाईन जास्त झाले ना तेव्हाच माहीत पडलं हम्म. हो तेच करून घेत
हा हा, आता तुम्हाला ऑनलाईन मध्ये तुम्हाला सगळ्यांना घ्यावंच लागत असेल त्यांना
आता लखपती गावातले किती गट आहे, त्यांचे लखपती करायचे ते पण ऑनलाईन काम चालू आहे लोकस मध्ये घोटे ॲड करायचे ते पण चालू आहे गावातले आपण. म्हणजे सर्व किती सर्व कुटुंब संख्या आहे ते पण करावं लागत तर सर्व माहिती त्यांना पण द्यावं लागत ना
आणि हा जे तू आता लखपती म्हण म्हणते लखपती दिदी हे जर तुम्ही करत होते त्याच काय आहे का
हा ते म्हणजे आप आपलं उत्पन्न वर्षामध्ये किती येतं ते लिहावं लागतं ऑनलाईन काम करावं लागतं म्हणजे आपलं महिन होन नाही तर म्हणजे रोजंदारी जातात दोनशे रुपये रोज हम् ते पण लिहावं लागत अ इन म्हणजे श किती उत्पन्न निघाले ते पण लिहावं लागतं ते तर टोटल एक लाखपेक्षा जास्त होऊन जातात ना
हा हा हा म्हणजे एक लाखाच्या वरती गेलं तर मग तेव्हाच लकपतीमध्येध्ये येतय का एक लाखाच्या वरात गेली म्हणजे तिलखपती झाली
हो एक एक लाखपेक्षा कमी हां हो बावाल लागतो लखपती लाडकी बहिनचे पैसे काय काय ते सर्व ल घ्यावं लागतात त्याच्या पण
हा मग तुम्ही सगळे सगळेच करत असेल ना का
हो अजून माझे मिस्टर पण मदत करून घेतात ना मला हो ऑनलाईन काम तेच भरून देतात
ह चांगलंय मग तुला मग ते पण हे पण आपलं पण आहे मग दों काम मग तुला ऑनलाईन कराव लागत असेल ना
हो ऑनलाईन बचत गटाचे तेच करतात लोकचे आणि हे
भूमिका फणत हा नाही ते पण मग म्हणजे किती ते तिचं इन्कम किती आलं हे ते त दर महिन्याला टाकावं लागत असेल
हो दर म म्हणजे तीन महिन्याचे एकत्र करून टाकाव लागतं तिथं
हा
हम्म म हम्म तेज ना
मला कळत नव्हत बरीच माहिती भेटली तुझ्याकडून छान
हा हो
चालेल उद्या परत उद्या वगैरे करेल मी तुला कॉल
हो चालाय मेळा.
हां ठीकय.